हा. हॅलो. हो. हो. येतो. आधी फक्त जॉईनिंगच दाखवत होत. खूप वेळ गोल गोलच फिरत होत ते. ह
अ हो. हो. हा म ते माझं छोट बाळ आहे. आता सात महिन्याचं झालंय.
अच्छा.
हो.
म तुम्हाला तर जास्त पाऊस काळजी निट घ्यायला लागत असेल. त्या पहिलाच पावसाळा- असेल ना? पहिलाच पावसाळा असेल ना?
हो. पहिलाच.
त्यामुळे. सर्दी बिर्दी होत राहते त्यांना.
हुं. सर्दी होत असते. तस मी पाणी उकळूनच देते तिला.
हा. हा.
हूं. सध्या आम्ही तर इथे बोरचं पाणी पितो. म नवीन पाणी उतर- आता या पावसामुळे.
हा.
हम्म. मग खूप असं सर्दीन ते आपल्यासारख्यांना ठीक आहे. पण मग लहान आहे ना?
हो. लहान लेकरांना जडच पडणार ना?
जड पडत हो. तस फिल्टर वगैरे मग- काही नाही वाटत. पण मग ते बोरच त्याच्यात क्षार जास्त असता त्या पाण्यामध्ये.
हो. हो.
हं.
खूप क्षार असतात.
खूप क्षार असतात.
केस धुवायची म्हटल्यावर, केस एवढी गळून जात- मग बाकीच तर काय विचारायचीच सोय नाही.
होय. विचारायचीच सोय नाही.
म तिला कसं देता? नाही तर ते पाच लिटरचा कॅन मिळतो ना पाण्याचा? बिसलेरीचा. ते स्वस्त पडत तस. आणि ती काय एवढं पाणी नसेल पीत? हम्म तो अब मला माहिती पण नाही लेकरु मुलगा का मुलगी तरी मी तिथेच म्हणजे
मुलगी आहे
हा ते मी बोलतीय ती ती तुम्हाला विचारलंच नाही, मग नाव का ठेवलंय?
अयी अंशिका नाव ठेवलंय.
अंशिका?
हो
त्याच अर्थ काय होतो?
असं देवाने दिलेला अंश असा अर्थ होतो त्याचा
अच्छा अच्छा बरं
हम हं
हो छानच आहे की मग नाव.
हो छान आहे.
मी पहिल्यांदी ऐकले.
हो का अंशिक
हो हो मी पहिल्यांदी ऐकलं मला नाही माहिती नाही तर हे नाव माझ्याने
जन्म झाला तेव्हा कुंडली वगैरे काढली ती पण मग बोलताना असं बामनाकडे निघालेले नाव ठेवती नाही.
हा हा
हो मग ते असं हम्म ह
माझ्या लेकीचं नाव माही आहे.
माही हो छान नाव आहे त्याचा काय अर्थ होतो माही नावाचा?
माही म्हणजे प्रिय व्यक्ती.
अच्छा
मग कोणी पण आणि दुसरा अर्थ म्हणजे पृथ्वी
पृथ्वी हो. हो पृथ्वीचा अर्थ समानार्थ माही याचा.
हा आणि पंजाबी शब्द आहे पण तेच तिला म अक्षर दिल होत तर नाव ठेवायला.
हो हो
आणि एका ब्राह्मणानी ड दिलत. आणि सु सुचत नव्हतं मग ड वरण काय नाव ठेवणार?
हो ना अ माझ्या पण मुली अ अ ष षटकोणाचा असतो बघा?
हा अरे बापरे
हो आता म्हंटले त्याच्यावरून काय नाव असू शकत ष‌ षटकोनाचा सध्या त्या मुलांची नाव पण असे निघता ना हसण्या जोघे बामना कड बघितलं तर
हो मग आणि ब्राह्मणांनी चांगलं सजेस्ट केले किती जण डोमाबाई ठेवा मी म्हटल मोठी झाल्यावर आम्हाला धरून हा नाही तर असं का नाव ठेवलं म्हणून डोमाबाई मग आम्ही खूप विचार करून करून माहे ठेवलं म्हटलं जाऊ दे.
आमचं त दीड महिना नाव शोधण्यातच गेलं. पण म तिच्या पप्पांच चालू मला हे नाव ठेवायचं म- म्हटले ठीक आहे उदया ती मोठी झाली विचारलं माझं नाव अस का ठेवल तर मग तुम्ही जबाबदार त्याला.
हेच ती, अस करायचं आधी अवघड हो पडतात आजकाल काय करायचं ते कळतच नाय एवढी अवघड नावं ठेवतात.
आता आजकाल ट्रेन निघालं होत बघा ते अ -आयचण हो एकत्र करून ठेवायचं.
ते तर ते एक तर कॉमेडी च होत त्याजी काय काय
अ -रीली पण भरपूर कॉमेडी येत्यात त्याच्यावर.
हो हो लोकगीत तिथेना मी वाणी ते करायचे. त्याज्यावर अ माझ्या एका मित्रांच्या त्राच नाव त्याचं नाव कायतरी अजित आणि बायकोचं नाव अस्मिता तर म त्यांनी मुलाचं नाव अस्मित केलं.
म्हटलं पण हे चांगलं तरी वाटत ऐकायला.
अ हो. आमचं पण चालू होत कॉम्बो ठेवावा पण आता मॅच नव्हतं होत अस नावाला सूट नव्हत होतं असं हम्. रीश आ ऋषिकेश आणि प्रियांका नाव काढलं तर म आम्ही रिषिका किंवा म अजून दोन तीन नाव सजेस्ट केले होते.
हम्म हम्म.
हो पण मग ते काय पटले नाय, नाय का असं.
त्या आपल्याला पण छान वाटायला पाहिजे ते मोठे झाल्यावर त्यांना चांगली वाट त्याला पाहिजे अशी नाव लागतात.
तर ऊगाच भांडलं तर काय करायचं ते नेहमी आयुष्यभर ऐकायला लागत.
ऐकाय लागत अशी का ठेवली. आता आपणच घ्या ना पणच मम्मी पप्पांना कधी कधी आपले नावच समजा हे असले तर असं का नाव ठेवलं ग माझं? सगळे असं चिडवता तस चिडवता.
हो हो तेच तेच आणि त्याज परत शॉर्ट फॉर्म नीट असेल तर ठीक ए नाय तर काय मित्र मित्राणी वगैरे बोलताना मित्र मैत्रिणींनी आवाज देताना कायतरी हे करू दे. मग झालंच. मी माझ्या मला लेकीचं ना बहावा झाड असतं ना ते पिवळ्या रंगाचे फुल येतात.
हो हो हो.
ते मला नाव ठेवायचं होतं ब हा वा असं. माझ्या नवरा म्हटले म्हटलं माझ्या लेकीला सगळे भावा. भावा म्हण.
बावा हे भावा अस टपोरी भाषेत.
हा अ, मग म्हटलं हा, मग म्हटलं नको ठेवायला जाऊ दे. म्हणजे ते मला पटलं की, असं म्हणू शकतात.
हो,
हॅलो,
हो, माझ्या पण मैत्रिणीचं मीरा नाव होतं म्हणजे ते एकदम ओल्ड आहे. ओल्ड वाटत ना असं.
वाटतंय.
हो, मीरा नाव छान वाटतं पण मग बाकिच्याना नाही का. असे मीरा नावाने ए मीराबाई ए मीराबाई असे. नावाने ते संत पण होते बघा संत मीराबाई. अशी नाव ठेवता मग ती मम्मीला विचारती मम्मी. काय ग माझं नाव असं ठेवलं सर्व मला चिडवता. हा हा हा,
म.
हम्म हम्म,
सावित्री काय हे तर मला आवडतय नाव. मीरा आहे ते पण मी पण ठेवणार होते म वरण. पण मगत. ते की, मीरा मीरा ही, कृष्णाची नाही का.
हो कृष्णाची त्या बघ.
हा, मग तिज ती लग्न वगैरे काही करत नाही घेत नाही अशी ती. तेना जोप गिरी बनून
सध्या छान वाटतं ना ते नाव मीरा म्हणून थोडं. सर्वेकच बरेच मॅच होत होते.
पण त्यामुळ माझ्या घरचे म्हणत होते की, नको हे ठेवायला. जोगण म्हणून फिरते वगैरे असं काय आता. घरीचे डोको लावते म्हणून घ्यायची. ठेवले नाही तर मला ते आवडलं होतं.
आ हो,
मीरा नाव एक ऍक्टर पण आहे ना मन. मीरा मंदिरा.
मंदिरा हो हो, अ म वरून भरपूर नावं असतील ना शोध दे तुम्ही.
पण तेव्हा काय आठवतं नव्हती असं झालंत आणि माही. कस दोन अक्षरी आहेत. त्याचा काय शॉर्ट फॉर्म पण वेगळा होत नाही आणि काही नाही.
हो, घरी अस बोलण्या सारखं नवीन नाव. ठेवलं असेल ना वेगळं.
माऊ सगळे मुलींना शक्यतो माऊच म्हण ह्याच आता.
माझ्या पण मुलीला माऊच बोलतो.
हा तेच तेच.
आणि ते लहानपणापासून तिच्या कानावर तोच आवाज येतो ना मग? तिला आवाज दिला तरी ती बघती माऊ बोलला का बघती होती.
हा तेच तेच त्यांना सवय आहे. आणि माऊ असं खूप गोड नाव वाटतं लाडाचं. मला तरी ते आवडतं?
हो हा हा हा.
मग मीच माऊ माऊ म्हणायचे? मग सगळे आणि आता ती सवय झाली आहे. फक्त मला म्हणते तू शाळेत मला माऊ नाही म्हणायच? मला सगळे मग माऊ माऊ माऊ माऊ करतात. तिच्या मैत्रिणी मा जोडतात माऊचा? आणि ह जोडतात माहीचा आणि तिला माहू असा आवाज नाही का अजून वैताग.
अच्छा माहू माहू. पण छान वाटतंय एकदम असं प्रेमाने बोलण्यासारखं हो.
मग तेच तिझ्या मैत्रिणी माहु म्हणतात. लाडाने किंवा हे नाही का? आमच्या इथं पावसाचा जोर वाढला. तुमच्या इथे येतोय का पाऊस? चालेल! चालेल! आपण करू परत. हा हो हो चालेल. करू आपण हा बाय बाय.